चालीस जाऊन बाहेर हा बोलकीी आवाज येतेय काय हा हा झालं काय काम
काम झालं तुमचं झालं
हा माझ आता झालं सोड काम आले मी पण घरी मुलांना घेऊन देन आता स्वयंपाक करायचाय आता कंटाळ आलेलाय म्ह बसले बघ हम्म मुलं काय आता चित्र काढत बसल्यात
होय
हम्म आता काही काम नाही काय नाही आता ट्युशन वगैरे सगळें झाले
मी पण जस्टच चालो आणि तुम्हाला कॉल केलो
हा हा असं झालं काय
हम्म
मी मगाशी लावणार होती तुला आणि परत म्हटलं तू बाहेर जाणार आहे म्हटलीस मग आणि उगच कशाला करू म्हटलं राहली म्हटलं नंतर करता येत ते
हम्म जेवण मग आता करणार
जेवण आता करायचंय कंटा आलाय म्हणून बसले म्हंटलं तुला आता कॉल करून बघूया काय करायलस हम्म तुमचा स्वयंपाक
आमच स्वयंपाक पण हाय बघा करायचं अजून. मम्मी पण गेलं आता जरा- बाहेर. म ते आल्यावर बघायचं काय करायचं ते?
हा हा हा.
हम्म. हं.
चालते. मग आणि काय नवीन? आज काय बनवणार?
आज काय अस नाही स्पेशल. काय. उद्या आहे बघा स्पेशल. येतासा काय खायला?
ह उद्या काय कशाबद्दल?
उद्या असंच. लई दिवस झाले मिसळ केली नाही. मग मिसळ करणार आहे बघा. या खायला तुम्ही.
हा हा. येतेच की मग. कर आणि मला फोन कर लगेच येतो.
या या.
हा हा ह. ते हा हा. चालते.
हम्म.
काय तेच यायचं असतं तर आलो असतो की. कुठं काय मिळत एवढं? एक वेळ. एक दिवस सुट्टी असणार त्यात पण आणि मग घरातली कामं असतातच की. रविवार म्हटल्यावर मुलांच- सगळं. आमचं आवरा आवरी सगळं हेच असते.
हम्म.
हम्म. चालतय. मग स्पर्धा परीक्षानच बघणार होतीस काय झालं?
तेच की -
आवाज येईना नीट. हॅलो. हॅलो. हा बोलकी. आवाज येइना तुझ-
हं. हं.
होय. त्याच्यासाठी म्हंटलं जरास थांबू या पप्पाना काय म्हटलं एक महिनाभर थांब.
हा.
मग म्हटले- क करूया.
हम् हम् हम्. चांगलं आहे खर कंटिन्यू जरा अभ्यास चांगला करायला पाहिजे. दुसऱ्या क्षेत्रात वळण्यापेक्षा हे चांगलंय.
व्हय. तेच की आता सगळीकनी एकच सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअरच झालेय सगळं-
हां. हां. हां.
हा.
सगळीकडे शक्यतो आता तेच झालेलं आहे. आणि इंजिनिअरिंग कडे भरपूर- पूर्ण होऊन हे झालेले आहेत. बसलेले आहेत घरात पण. असं प्रत्येक क्षेत्रामध्ये कनी सगळे शिकून शिकून घरात बसलेले आहेत. त्यांना चांगल्या नोकऱ्या नाहीेत की काय नाहीये. मग हे स्पर्धा परीक्षेमध्ये उतरलेलं चांगलं आहे की. कोणत्या- सरकारी नोकरी. म्हणजे फॉर्म कोणता पण निघू दे भरायचाच अभ्यास करायचा कंटिन्यू.
होय.
हम्. कोणती निघल ते भरायच. कारण आपला अभ्यास झाल्यानंतर मग काय आपल्याला सोपंच आहे ते. हो पण कंटिन्यू अभ्यास करायला पाहिजे.
ह.
हम्म.
त्याला जरा अस लेट होतय. खरं चांगलाय ते पण.
हम्म चांगलंय.
हो.
बघायच कर ट्राय कर.
सी ए वर बी सी ए झालं. एम सी ए करायचं म्हणलं तर आता ते सी ए टी पण दिलेली नाही. आणि बाहेर पण फीज लय हायत. पण त्याच्यावर पण काय आम इथ एमसी के केला त्यांनी पण म्हंलीत काही जॉब नाही आहे. एम सी ए पीसीए हा तेच एम सीए हाया.
हा हा हा हा.
फक्त ते मास्टर डिग्री आहे असं म्हणलेत ना मग एकदम असं चांगलं कॉलेज बघायला पाहिजे आणि मग तिथं पण जास्त पाच सहा लाख रुपये फी असणार मग.
हम् हम्म हम्.
असं झालंय सगळं.
हा हा हे सगळं असच होते
म्हणंत त्या पहिला अ मार्ग दाखवणारे कोणतरी मोठे असले की नाही दिदी दादाात किंवा ओळखीच किंवा आपल्या मम्मी पप्पाला माहित असलं तर कि नाही कळतय ना आपल्याला पण ते आम्हाला पण सांगणार नव्हत आम्हाला जे पाहिजे ते काही आम्हाला मिळालं नाही त्यामुळे ते नको तिकडेच गेलं आता आम्हाला रस्ते सापड ना.
हम् हम्म हम् नाही तरी पण केलंस कि चांगलं हाय सोड. तर बघत आता जरा स्पर्धा परीक्षेच जरा बघते इकडे तिकडे फेरत बसण्यापेक्षा ते केलेलं बरं आहे. स्वतःच्या पाया वरती त्याला आपण उभारू शकते आणि लग बाय चान्स लागलं लागलं. एवढा अभ्यास करून.
हम्म.
आणि मग कसं काय आपण डायरेक्ट सरकारीतच जाऊ शकतोय.
होय.
इकडे तिकडे हे कस साध जॉब करा सात आठ हजार रुपये दहा हजार रुपये े मिळवत बसा महीना घालवायच त्यांच्या हाताखाली आणि करत बसायचं त्यापेक्षा ते चांगलं आहे.
होय.
हम्म.
म्हणलावून केलं की सगळं होतं तेच आता करायचं चाल्याय.
हम्म हम् हम. हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो हा बोला ते सारखं कॉल याय लागलाय कॉलय लागलाय. का कॉल यालाय त्यामुळे आवाज चाललाय.
हा हा हा हा. चालतय. हम्म हम् तेच म्हटलं तेच चांगलंय आपल्याला जरा कष्ट करावं लागतील खरं हा आता जेवढं कष्ट करेल तेवढं पुढं आपल्याला चांगलं होणार आहे जेवढं तू आता करशील त्यानंतर ना हा त्यातूनच त्याला पुढे यश मिळणार ते.
हम्म.
हम्म.
ते जसं पपांना पण लोड पणा लागला आहे भावाच पण अजून शिक्षण आहे माझं पण आता मी मी असल्यावर जरा घरात पण मदत होत्या नाही.
ॅ हा हा हा भाऊ कितीवीलाय काय आता.
आता तेरावेला गेला.
त्याने कोणती साईड घेतलाय?
त्यान बी, बी, ए घेतला आता.
हा, हा, हा, चालतयऽ
हम्,
चांगलंय की. म्हणजे त्याच्या पुढं तर तू आहेसच. म्हणजे आता त्याला काय कर काय नाही. अस सांगायला तर घरात एक कोण तर मोठं पाहिजेलच की.
च बघणा झालाय. एकदा त्याच मनात हाय हॉटेल मॅनेजमेंट करायच. खरं बाकीचे काय पण काय पण बोलायलात की नाही, तो मग लूज पडा लागलाय.
ह ह ह ह हॉटेल मॅनेजमेंट पण चांगला आहे की.
हम्म आपल्या हातात तेवढ त्याची कला पाहिजे. हा करण्याची कला पाहिजेल. हाताला हात गुण पण म्हणतात की चांगली चव वगैरे. शिकला त्या हॉटेल मॅनेजमेंट करून आपलं स्वतःचं वैयक्तिक हॉटेल पण काढू शकतोय आपण.
होय.
हम्म चांगल आहे ते दुसऱ्यांच्या हात त्या खाली राबन्यापेक्षा स्वतःचा काहीतरी व्यवसाय वैगरे करण तेच चांगलय.
आता तो पण जातोय कामाला. कॅफेेत आसतोय तो पण. आपलं पिझ्झा बर्गर तेन ते कॅफे नाही काय. फुड कॅफे नसतय वय आपला. हम्म तिकड जातोय तो पण, तिकड जाऊन मगच सकाळी कॉलेजला जाउन मग तो कामाला जातोय.
ह ह चांगल आहे की मग, मदत करतोय.
तो काय मदत करतोय. तो त्याच त्याच सगळं बघतोय तो.
हा काही तरी आस ना, खर तरी पण हा स्वतः हा मग तेच सांगालोय, स्वतःच स्वतः तर बघतोय तो.
नाही म्हणजे अस चांगल्या गोष्टींसाठी नाही म्हणजे असं नुसता कपडे आण. खायला जा. नुसता जेवायला जा. एवढच करत. ते बाकी काय करत नाही.
नाही नाही मग मम्मी पप्पांना मदत करायला पाहिजे की त्याने पण.
व्हय त्याने कमवुन जरा थोडफार ठेवल त्याच्यासाठी म्हणा. नाही घरात दिल त्याच्यासाठी तर ठेवायला पाहिजे. ते तस पण करत नाही. सगळ खर्चच करायच.
होय. हम्म ते ते त्याच त्याला कळायला पाहिजे. जरा समजवणारी मोठी व्यवस्थित समजवायची त्याला.
ते काय पोरांच्या नादाला लागून सगळं बिघडतयच ते.
हम्म तेच चांग हा जी चांगली मुलं नसतात की नाही. त्यांच्यासोबत पाठवायचंच नाही मग.
ऐकणार कुठ.
हम्म पप्पांना घाबरते की नाही?
ते घाबरतय की, फक्त असं तुझ बाहेर जेवायला जायच हे लई म्हणजे जेवायला लई आवडतय त्याला. जेवायलाच जातो नुसता बाहेर.
हा हा हा हा चालतय ह म्हणजे हे कंटिन्यू पण बाहेरच जेवणं चांगल नसतय सोड. कारण सोडा वगैरे असतय सगळ.
मग आणि तब्येत जाम होत्या. सगळंच हे होते. ते कधी तर जाणं एक ठीक आहे. हा आपल काहीतरी कार्यक्रम आहे बाबा न्या. काहीतरी आपल्याला बाहेर जेवायचं आहे कधी एक दोन तीन महिन्यातन म्हटल्यावर एक चालतय. कंटिन्यू जेवल्यावर मग काय त्याचा वेगळच परिणाम होत असते.
होय तेच
हम्म पप्पांनीच मी घाबरवून सांगायचंय काय काम करतो त ते घरात पैसे देणार तर तुझ्या स्वतःसाठी तर ज ठेव कॉलेज वगैरे सा
म्हणतात कि तस‌ हा हा म्हणतोय आणि असं पैसे येतात असं गेलेले त्याच त्याला पण कळत नाही.
हा मग तेच काय करायचं तुझं पेमेंट झाय की तुम्हाला आणून दे म्हणायचं पप्पानी.
हम् ते जर माझ्याकडेच असतात थोडा पैसे तर काय करतेय. एवढं पाटव तेवढं पाटव एवढं पाटव तेवढं पाटव.
हा हा हां मग सांगायचंच हा मग प् पना सांगायचं की, बाबा पप्पा ओरडतत्यात तुला कशाला वायपळ खर्चायला पाहिजेल आय. जे तू चांगल्या कामासाठी वापरणारस तेतु तू वापर कि बाबा, आणि हा चांगली काही तर गोष्ट. खरेदी करणार आहेस वस्तू त्यानंतर चांगल्या कामासाठी म्हण. अशा ठिकाणी जरा खर्च कर म्हणायच त्याला पण. हम्म, आई वडील आपलं करणार. आपल्यासाठी कष्ट अंतू करणार फक्त स्वतःसाठी म्हटलं ते काय बरं वाटत नाही. त्यांना पण जरा आई वडिलांच्या सा केलं तर त्यांना पण जरा चांगलं वाटते नाही.
हो.
हम्म.
ह ते सांगून बघायचं ऐकलं तर ठीक नाही ऐकला तर मग का त्याच्याच आयुष्याच हे होणार आहे.
होय ते आहे सोडा.
तोपर्यंतच मग ऐकायला पाहिजे आपल्याला.
हम्म.
त्या. थोड्या दिवस सांगतील त्यानंतर हा काय ऐकतच नाही म्हणून म्हटले नंतर ना ऐकलाच नाही मग तू स्वतः. स्वतःचीच वाट लावून घेणार आहे त्याच्यापेक्षा ह आपलं स्वतः आईवडिलांचं ऐकलेलं बर असते कधीपण.
ते कस आपल्या आपल्या चांगल्यासाठी सांगत असतात. हम्म आपल्या मुलग्याचं चांगलं व्हावं.
आपल्या मुलग्याचं चांगल भाव देन ह्याच्यासाठीच सांगत असतात खर ते मुला कळायला पाहिजे नाही कसं वागायचं. कस नाही. बाहेरची चार मुलं जरा बाद लागली करी त्यांच्या नादाला लागून आपण पण बाद व्हायच. हे चालू आहे मुलांचं.
होय तसंच झालंय आता जनरेशनच बाद झालंय सगळ आता.
हम हम हम. चालतय की. करते गे मी तुला थोड्या वेळनें कॉल काय हा अ.
चालतंय म्हटलं करा.
हा हा चालेल.